हो
येतोय ना आवाज.
येतोय बोला नमस्ते नमस्ते कशा आहे?
छान आहेत मी तुम्ही कशा आहेत? अच्छा -अच्छा म्हटल चला सकाळची गडबड असते. खूप शाळेत ची वगैरे मुलांची- म्हटलं चल आता याच्यावरच बोलूया आपण हो रोजच बघा ना सकाळी लवकर उठायचं त्यांची काळजी करायची सर्व म्हणजे अजून छोटे आहेत ना माझे. मुलं मग त्यांच सर्व करावं लागतं बघ.
ची ते
आता तो सिनियर केजी ला जातोय.
अच्छा अच्छा अच्छा अ मग काय काय दे देता टिफिनला. तुम्ही
तुमच्या मुला- किती वर्षाचे आहेत.
माझी मोठे माझी नातच साडेचार वर्षाची आहे त्याच्यामुळे काय नाही प नाही पण तरी हो करावं लागतं ना तिला पण मग लागत- माझ्या हाताने
मग कस म्हणजे. काय काय बनवतात तिच्यासाठी.
तिच्यासाठी ना? आम्ही म्हणजे स सहसा तर भाजीपोळीच प्रेफर करो म्हणजे तिला तरी आवडत आणि मग हो शाळेत जाते आणि ते एक बर आहे शाळेत की
जंकफूड पुड अलाऊड नाही आहे.
हो हो. ते कसं असतं म्हणजे शाळांमध्ये. ते नियम केलाय ना बघा ना मुलांचा डबा म्हणजे एक तो विषयच बनलाय बघा कि शाळांमध्ये भाजी पस त अलाउड आहे वगैरे
हा ते एक बरं झालंय मग त्यामुळे तरी मुल मग आता आधीच म्हणतात नको हे जंक फूडमध्येध्ये येतं का हे नको आधीच म्हणते ती हे जंक फूडमध्ये मॅडम रागवता त्याच्यामुळे ते बंद झालंय. की भाजी पोळी आणि त्या
हो हो म्हणजे मुलं कस बघा त्यांना कसं जास्तीत जास्त मॅगी वगैरे पोहे उपमा अशा गोष्टी जास्त आवडतात पोहे उपमा ठीके पण मॅगी वगैरे कसं नाही देऊ का डब्याला नाही का म डब्यासाठी ते म्हणजे विशेष रेसिपी जर केल्या तर कोबीची भाजी देऊ शकतो आपण ब बटाट्याची चटणी आणि ह
त्यात थोडस मॅगी मसाला टाकून दिला ना तर ते अजून आवडत मुलांना.
भेंडी आहे भेंडी तर सर्वात उत्तम आहे मुलांच्यासाठी हो मुलांना आवडते पण अस मुलांचं कसं असतं हो जास्त स्पायसी फूड चालत नाही मग ते असं कसं नॉर्मल जेवण अस अस त्यांचं असं आणि घरातलं नियोजन म्हटलं.. तर डाळ भात.. छोटी थोडी भाजीपोळी असं छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो हो आणि कस आणि फ्रूट वगैरे पण रेफर करू शकतो. बघा टिफिन साठी आपण ॲप्पल... एखांदा देऊ शकतो हो पेरू देऊ शकतो चिकू देऊ शकतो केळी तर सर्वोत्तम आहे. मुलांसाठी असं म्हणजे काय होतं मग ज्याच्याने मग काय होतं. मग मुलांना मध्ये कॅल्शियमचे प्रमाण म्हणा... म्हणा असं बऱ्याच गोष्टी असतात विटमिन्स असत असं युम्यनिटी पॉवर हो ति तर सर्वात महत्वाची मुलांसाठी सर्वात जास्त करणं म्हणजे युम्युनिटी... पावर वाढली.. पाहिजे असं हो... योग्य प्रथिने मुलांना मिळाले म्हणजे कसं मुलांचा विकास बी छान होतो अभ्यासात पी छान मन लागत.
सगळं त्यांची हेल्थ चांगली राहिली तर सगळेच..
हो हो हो...
बर वाटल मुलांना.... तर ते....
हो करतात करतात हो हो आणि टिफिन सा कसं असत बघा ना म्हणजे... मुलांना वेगवेगळं लागतं रोज माझा मुलगा आता सांगतो मम्मी आज ना कोबीची भाजी दे... दुसऱ्या दिवस आला का भंडीची भाजी दे बर का ती भाजी... डबल नको देऊ म्हणजे मुलं किती हुशार असतात बघा ना म्हटलं आपण त्यांची काळजी करतो म्हणून ते आपल्याला सांगतात नाही का हो..
दुध हे अस... आम्ही म्हणजे आम्ही तिला.... काढून ठेवतो... हे खाणार का म ऑपश... दिलीय आहे का मग त्यात सांगते मग हे दे ते दे... मग गोड पण तस दिल.. का मग समजा दुसऱ्या दिवशी मला आता परत... गोड नको हा भाजी पोळीच आहे असं असतं तिच ह... तेच नाही त्याच्यामुळे मुलांच कस मु..
आणि कस आरोग्याच पण त्याच्यातून आपल्या म्हणजे मुलांचं आरोग्य पण जपलं जातं नाही. तर मुलांची इम्युनिटी पवार कमी असली म्हणजे.. आता माझ्या मुलाला बघा काय झालं होत. तर एक दोन वेळेस... थोडा जेवण वगैरे करत नव्हता ना, थोडं ही पाण्यात वगैरे गेला थोडं मा कि लगे च आजारी पडून जायचा, म हे असं कशानी होतं, मग एक डॉक्टर होते त्यांनी खूप छान आम्हाला ते चार ट वगैरे बनवून दिला छान् डाएट वगैरे छान गोष् त्यांनी सांगितलं तेव्हापासून मग हेच फॉलो
नाही नाही तेच तर पाहिजेच असतंय, म्हणजे. कसंय ना. जेवणामुळे पण हेल्थ खूप जेवण वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे मुलांचं ह आणि ते कसं शाळेत् पण नसतो ना? दे त्यांच्या आवडीचं दिलं. त कमीत कमी संपवून तर ये
हो हो. आणि शाळेमध्ये ना टीचर वग रे किंवा त्यांनी अ कोणी स्टाप वगैरे ठेवलेला अस तर मूलं जेव्हा जेवणाला बस त्यावेळेला त्यांचं ते हेच असतं की हे संपवल्याशिवाय उ
हा नाही ते एक छान काळजी घेताय आजकाल शाळेत.
काळजी घेता म्हणजे शाळेंमध्ये पण, हो ना हो ना.
घेतात शाळेवाले टी चरपट, म्हणजे अगदी जीव लावतात. काही काही आहे एक दोन ऑ हा अ पण तेवढं एक. बरं होऊन गेलंय.
हो हो हो आणि कस कधी म्हणजे अ पण चपातीवर जास्त भर देत. मुलांना कधी-कधी त्यांना भाकरीची. पण सवय.
हा मी सज गंमत माझी नात भाकरच खायची नाही मग तिला काय सांगितलं. तिच्या मम्मीने अ का भाकर खाल्ली ना. की हात वाटते. खूप छान हईट वाटतंय मग तिने त्या दिशी कस तर बोलून. हो घेतली तुझ्या दिसि कार मधून उतर त्याना नेमकं डोक्यायला लागलं. बघ गं तुझी हाइट वाढली बघ तू आज बाजरीची भाकरी खाल्लेलं असं म्हणजे थोडसं बोलून वगैरे
हो हो हो मग आता थोडंफार सांगितलं ना काही गोष्टी त्यांना पटतात पण मुलांना आणि छान पण वाटत आई असं झालं बर का मम्मी हे करा ना.
हो तेच ना मग त्यांना थोडं पटायला आणि ना पोरांना ना काही काही म्हणजे लेडीज असं तिखट बिलकुलच नाही ते चुकीचं आहे तुम्ही थोडसं लहपणापून सवयी लावली.
हो हो माझ्या मुलाला पण बघा ना म्हणजे त्याला ना तो आता तरी म्हणजे भाजीपोळी वगैरे खायला लागला छान पण पहिले करायचा. म्हणजे अक्षरशः सांगायला गेलं ना काही मागायचं खायला चहा बनवून दे मम्मी दुपारचे दोन वाजले आणि चहा बनवून देती का मम्मी म्हटले चहा टाईम आहे का तो असं करायचा आणि चहा सोबत पोळी खाय बिस्किट खाय अस काही पण खान म्हटले अरे ठीक आहे कधीतरी ठीक आहे पण असं रोज नाही जेवणाचा टाईम असतो हा त्या वेळेला जेवण करायचं म्हणजे खूप काळजी करावी लागते मुलां तेव्हा कसं आपल्याला नवीन पिढी घडवायची म्हटल्यावर पहिल्या पासूनच सुरुवात काळजीची करावी लागते आणि कसं आता शाळा न. सुरु झालंय ना त्यांच्यामुळे हा प्रश्न तर खूपच एक मुलांचा डब्बा हो ना हो ना
सुरू झाली म्हणजे तेच असतं का काय बनवायचं. ते बरं एक फळ दिलेला तर नाही आवडली तर ते खाऊन टाकतात. थोडा तरी
माझ्या मुलाला बघ बटाट्याची भाजी बिलकुल आवडत नव्हती पण शाळेत मग जायला लागले तसं द्यायला लागली ना, मुलांसोबत असं तो सांगतो मला अगं माझे फ्रेंडच फ्रेंड त्यांच्या सोबत पिकावून घेतो पाहिजी होती मम्मी. चल घरी आज
हम्म ही घरी खिचडी ह्याच. खिचडी तिला चिकळण नाही. तर अ प्रॉ-प्रॉन्स लागतात. स्कूलमध्ये खिचडी एक. मैत्रिणी बरोबर छान खाल्ली. अगं किती छान लागते खिचडी मला तर खूप आवडते बघा आमचं.
हो-हो ते मुलांच कस असतं छोटे असत, त्यांना त्या गोष्टी माहितच नसत आपण जेव्हा करून त्यांना दाखवू सांगू खायला लावू तेव्हा त्यांना समजत ना असं म्हणजे.
बाकी व्यस्त येतंय ना.
हो हो छान! छान! बाकी छान आहे सर्व आणि बाकी काय मग मुलांच म्हणजे आरोग्य वगैरे कस छान असतं ना. शाळेमध्ये बघा ना त्यांना नख कापून यायला सांगता. केस कापून या. छान अघोळ करून या म्हणजे ते कसं ते सांगता म्हणजे आपल्यालाही करायला सोप जात आणि त्याच्यातुन त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते नाही का. हम्. असं माझा मुलगा ही इतका हट्टी होता की, का पहिले ना आंघोळ नाही करायची. हे नाही करायचं, ते नाही करायचं, आणि आता कसं.
ते शाळेमुळे हा शाळेमुळे एकदम व्यस्थित रुटीन सेट होऊन जात ते हा मग ते मग नाही मित्र हसतील हे होतील ते होतील ते बरोबर त्यांना कळत ना. त्याच्यामुळे घेतात ते बरोबर काळजी त्यांची.
हम.
हम् तेच ना. काळजी घेतलीच गेली पाहिजे पोरांची
हो ना मग म्हणजे कसं आपल्याला भविष्य घडवायचं म्हणजे सर्व छोट्या-छोट्या गोष्टींपासूनच सुरुवात करावी लागते. हो.
आमी तर आता दुसरी घडवतोय, एक मुलांना घडवलं तर बाकी व्यवस्थित आहे हम. आपला झाला अ वेळ आता. ते छान वाटलं बोलून हो मला पण काही नाही वाटलं तर हो चा चालेल चालेल ओके.